हा माझा आवाज येतो का?
हा येतो येत
हं काय चाललय?
काय नाही तर हे काय कपाट आवरायचं चाललंय जरा कपडे नीट करायचे पोरांचे चाललयं. हा आता ते काय होतं सकाळी घाई असती मग एक सापडतो एक नाही एक सॉक सापडतोय दुसरा साप नाही मग सकाळी पळापळी होती सगळी.
होय गडबड असणारचं.
सकाळी सगळी गडबड असती आणि मग सगळंच पोरांना पण हातात पाहिजे असतं मग क माझं हे कुठे आहे माझं ते कुठयं.
त्यासनी सगळं हातात द्याय ला
हातात द्यायला लागतंय सगळं. आणि आदल्या दिवशी तयारी करून ठेवा म्हणलं तर ऐकत नाही मग सकाळी पळापळी करा म्हणजे डायरेक्ट उठलं कि
हं हं हं म मम्मी मला हे दे मम्मी मला ते दे असं करत बस ता
ह सकाळी तेच होत मग आणि स्वयंपाक असतो ऐकीकडं डबा बनवायचा अस तो एकीकड त्यांच्या हातात द्यायच असतं आवरायचं असतं पोरांचं. एकीकडं त्यांचे छोटे नाश्ते असत्यात छोट्या डब्याला काय द्यायच हा प्रश्न अस तो
होय बरोबर आहे की.
सकाळी पळापळी असते खूप मंग एकदा सगळे जिकडं तिकडं गेले कि मग निवांत असं हा मग निवांत अस तर घरात मग काही नाही मग आपल्या पद्धतीने घरात चालू द्यायचं. परत येईपर्यंत काही नाही नाही तर तेच बसले होते कपडे आवरत काय जुने काढायचे नवीन
हा हा हा ते काय चाल तरच रा बायकांच बायकांच कधी काम सुटणार नाही आयुष्य
हा हा हा मग काय आणि ते जितकं पसारा काढून तेवढा दिसतच असतो तो.
होय.
जोपर्यंत आपण बसलेलं असतो तोपर्यंत नाही दिसत काम एकदा करायला घेत की भरपूर काम वाढतात मग हळूहळू.
होय बरोबर आहे की.
हम्म. तुज कॉलेजच काय चाललंय तुमचं?
कॉलेज च आता होईल दोन दिवसात कॉलेज चालू.
हा हा हा. आता ये अकरावीच्या ऍडमिशनच पण मला वाटंतय झालं ना सुरु
हो चालू आहे की अकरावी ऍडमिशन.
ता काही त्यांचे त्यांच पण आता सीईटी वरती घेतात ऍडमिशन ना अकरावीच्या पण.
हो घेत्यात की.
अ आमच्या वेळी काही सीईटी नव्हती, आम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळत होते सगळे. म्हणजे अकरावी बारावीचे.
ह हा सीईटी आता बारावीला आलीये सिईटी नीट.
हा.
अकरावीला नाही ये बारावीला आहे आता हो बारावीला आले आता ते नवीन आलाय ते या या मागच्या वर्षीपासून का ह्या वर्षीपासून आलेय मागच्या वर्षीपासून आहे ते टिनली
नीट आणि मग त्याच्या ह्याच्यावरती ऍडमिशन मिळते ना पुढं?
हो टक्केवारी नुसार
टक्केवारी नुसार ते नीटची नीटची पेपर दिली तर? अ ह्याची डॉक्टर साईड साठी
हो बरोबर आहे.
आणि जेईच पेपर दिलं तर इंजिनिअरिंग साईडला जायला मिळतं ना पुढं?
होय.
हम्म हम्म. हो
तुम्ही कशामधून झालय साय सायन्स आर्टस?
बंद झालं माझं
हा हा.
ते माझं झालंय आता दोन हजार आठ साली
हा हा दोन हजार आठ साली झालंय तुमचं? दहावी तवा माझा जन्म झालता
होय.
अ
नाही आमच्या जास्त कॉम्पिटिशन नव्हतं आणि एवढं म्हणजे नाही का एक दोनच फिल्ड होते कि एक आक बारावी झाली की एक डॉक्टर व्हा नाही तर इंजिनीर इंजिनिअरिंग जा तिकडं पण तेव्हा काही एवढं अस शिक्षणाच म्हणजे जास्त आमच्याकडं नव्हतं आम्ही पण ग्रामीण भागातलं असं असल्यामुळे एवढं नव्हतं शिक्षणाच किंवा सोय नव्हते जास्त आम्हाला असं मग जे होईल जे मिळेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये जी शिकायला मिळेल त्याच्यावरतीच नोटस काढायच्या जे आणि त्याच्यावरतीच अभ्यास करून पेपर द्यायचे बोर्डाचे पण
हा हा.
हा शाळेमध्ये ते आमचं असायचं की अअअ तसं तसं शाळा झाली पूर्ण कि सात ते बारा शाळा झाल्यावर मग ते एक्स्ट्रा क्लास असायचे. मग त्याच्यामध्ये आमचे शिक्षक हा मग आमचे शिक्षक शिकवायचे एक्स्ट्रा क्लास मध्ये मग सायन्सचा हा आणि मॅथचा म्हणजे विज्ञान आता त्यावेळी आम्हाला विज्ञान एक विज्ञान दोन असे दोन भाग होते.
हो आम्हाला पण हायत कि.
हाय का तुम्हाला पण?
हो आहे आहे आम्हाला पण आहे.
मग ते विज्ञान एक मध्ये
वहिनी आवरलं काय उठ तुला आवरायचच की हॅलो हा बोला कि
हा मग तेच की विज्ञान एक विज्ञान दोन असे भाग असायचे त्याला पण वेगवेगळे
हा हा.
पूर्ण होत नसायची ना ह्याच्यामध्ये शाळेत शाळेमध्ये काही काही सिलेबस पूर्ण होत नसायचं. मंग ते शाळेवालेचे एक एस्ट्रा क्लास ठेवायचे मग तिथं बाकीच सिलेबस त्याची पूर्ण करून मग
ह ह
हम्
मग काय आणि स्पेशल काय नवीन?
काही नाही आता रोजचच रुटीन चालू आहे आता जास्त काय नाही. पावसाचं वातावरण झाल्यामुळे बाहेर पण जाता येत नाही.
हम्म हम् घरातच निवांत.
घरातच निवांत मग काय पोरं यायची वाट बघायची तोपर्यंत.
होय
हम्म
नवीन काय केलं नाहीसा. खास नवीन काय केलं नाही सा का म्हणलं खास?
आज काही नवीन नवीन आज चाललय गुलाबजाम बनवायचे चाललय म्हणजे बनवायचे असं हाय डोक्यात. रात्रीत आणून ठेवलंय खवा.
हा विकतच्या पॅकेट पॅकेट चोपटता का तुम्ही?
हा पॅकेटच ते असत. कुठलं पण घ्यायचं चितळेचं किंवा गिट्सचं पॅकेट असतं ना.
हा हा
ते काय होत जास्त काय म्हणजे अशा काही आवडी नि खात नाही. मग तेवढंच आपलं आ थोड चव म्हणून बनवायसाठी आणली पॅकेट आणलं. खव्याचं आणलं होत पण ते माझे काय झाले नाही व्यवस्थित खवा आणलं होत. मी आता मध्ये पण ते काय माझे नीट झाले नाही खव्याचे ते सगळे तेलामध्ये सुटले.
ह ह ह
ते एवढं मग सगळंच राडा होतो आणि अ तेल बी सगळं खराब होऊन जात परत वापरायच.
होय बरोबर आहे ते आता तेलाची पण केवढी महाग झालय. एकशे सत्तर रुपये किलो तेल आहे.
किलो झालं तेल.
होय काय लाडक्या बहिणी मुळे सगळं लाडक्या भावान सगळं महाग करून ठेवलं.
हम् हम् हम
आपल्याला वाटतय पैसे देतात खरच काढून घेतात पैसे शी कड नाय नात कडत्री हम्मम् हम्
आता काय सगळंच महाग झालय खोबरं पण महागलय आता.
खोबरं पण केवड महाग झालं दोनशे सत्तर रुपये किलो काही पण
नाही सा किती झालं आता आम्ही आणलं तर तर शंभर रुपये पावशेर म्हणजे चारशे चारशेच्या आसपास असेल खोबरात.
चारशे ला एक किलो हाय खोबरं?
चल हो चारशे चार आस
अगं बाई बाई खूपच महाग झालय की.
सव्वाशे साठ हा साठ रुपयेच आणल होत मी तुम्ही सव्वाशे आणल होत. सव्वाशे ग्राम साठ रुपये म्हणजे एकशे वीस रुपये पावशेर. चारशे ऐंशी रुपये किलो झालय चारशे ऐंशी रुपये.
भरपूर महाग झाले तरी
हा मग अ खोबरं शेंगणे सगळंच महागलंय
हो शेंगदाणे शेंगदाणे पण चाळीस रुपये पावशर. आ पाव पावशर का अर्धा पावशेर ये.
आणि हो आणि हे सगळं रोज त्या ह्याला लागतचं रोजच्या खाण्यात हे सगळ्या गोष्टी लागततच.
हो बरोबर आहे की आणि ते टाकल्याशिवाय चव पण येत नाय.
चव येत नाय नाही म्हटलं तरी पोह्याला ह्याला त्याला शेंगदाणे टाकल्याशिवाय थोडी चव येत नाय त्याला
होय. जे लागतय ते आणायच लागतय त्याज्यात काय हे नाय.
तरी खायला तर लागत आणायला तर लागतय. हा हा
करायचं.
हं मग काय तर
पावसामुळे धुन्याची घालायची पंचात लई वाईट झाली आता. हे दोऱ्या बांधून तरी काय वाळणार आहे.
वाळ तर आता काय पाऊस बी येतोय जातोय आला तर मोकळा असा पटा पटा पटा अस मोकळ येऊन जात नाय थोडं थोडं येतो रिमझिम रिमझिम.
नाय सारखं वर खाली करायला लागत ना त्याच्यामुळ नको वाटतं वर खाली करायला. हो धून आणि अस मा वर घालतो ना त नको वाटत यायला वर खाली करायला.
बरोबर सारखं आणि ते कपडे वाळत घालतो तर लक्ष ठेवाव लागत पाऊस आला की पळत जा. पाऊस आहे की
त्यानी कुठ तरी पाय सरला म्हणजे झालं सगळं
हा हा हा ना
आजच तस चीक चीक होते आणि त्याज्यात आणि लईच
हा लय आणि ते पावस न सगंळचं व